हॅलो यत ना आवाज हो नाही सुट्टत काय बनवलं क नाहीचा
नाही पण व्हायचं अजून वेळ आहे अजून उन्हाळाच आहे
होय तेच कि अजून त्या पावसा सुरुच झाला नाही म्हणायचं
हा
कर हे करत नाहीच वाटतं पा आम्ही पापडतेन बनवतोय कुरुड्या वगैरे ते न परत शाबूच पापड म्हणा बटाट्याच चिप्स
हा ते तचलं ते बनवलेलं की बट बटाट्याचे चिप्स बनवले आणि शबुदाण्याचे पापड तेवढं दोनच बनवले आणि उडदाचे पापड एक बनवले
होत नाही सके
नाही पण होत ल पप्पा
तेला ल ला ते आणि त्याला चूल पाहिजे गॅस वर आपल्या काय होत नाही कंटिन्यू ते तापलेलंच पाहिजे पाणी उकलेलं आणि चूल असली तर ठीक आहे गॅसवररती काही होतच नाही ह पिकलेल्या आंब्यांचं काय बनवलं असं का नाहीसा आमरस
आम्रस फक्त
आमरसच करतासा आता जोपर्यंत आंब्याच सीझन आहे तोपर्यंत काय ना काहीत तर करायचं
तू काय बनवलास
आम्ही केलेलं बघा आंब्याची बर्फी पण बनवलेली ती काय सिम्पच आहेसोडा एवढं काय अवघडं नाही आंब्याची बर्फी बनवायला आंबा आंब पिकलेलं घ्यायचं धुऊून घ्यायचं आणि लं जे रस असतोय म्हणजे आतमधलं ते काढून घ्यायचं हा गाभा हा हा तो काढून द्यायचा तसाच आणि ते जरा मिक्सरला बारीकच करायचं कारण का ते पूर्ण पातळच लागते ना त्याच्या मुळे ते काढून घेतलं अस मग त्याच्यामध्ये साखर दूध तूप वेलचीपूड ते घालायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं घट होऊ पर्यंत पूर्ण घट्ट करायच कारण का आंब्याची बर्फी कशी असते माहती आहे ना पण ते कस ह्याच्यावरती अ कडई ठेवायची गरम करायची त्यात ते तूप टाकायचं आणि हे सगळं मिश्रण केलेलं आहे ना आंब्याच्या ते घाल ते साखर दूध तूपते ना अस घालून
म्हणजे ते साखर आणि दूध ते सगळं एकत्र घालूनच फिरवा कयचं का ते
ज्या आंब्याचा रस आहे ना आपण काढून घ त्यामध्ये हे सगळं टाकायच साखर दूध आणि वेलचीपूड टाकायच आणि जर कढईत आपली मग त्यात तूप टाकायच तूप काय आपलं मग वितरते मग त्याच्यामध्ये ना हे सगळं टाकायचं आंब्याचा रस तो सगळं टाकून घ्यायच आणि जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत ते ढवळत राहायचं आणि गॅस स्लोच ठेवायचा नाहीतर एवढा पण फास्ट करायच नाही तर ते खाल्णे हेते करपत येते असं आणि मग तेच्यानंतर न मग ते थंड थंड ठेवायच उतरून खाली ठेवायच मग थंड झा की नाही आपले ह असते ताट असते ताटाला थोडस तेल लावायचं आणि त्याच्यावरती मिश्रण टाकायचं सगळं घट्ट केलेलं आपण आणि ते असंच ठेवायचं त्याच्यानंतर मग थंड झाल्यावर त्याच्या बर्फ्या पाडायच्या चाकुून नाहीतर आप हेन आपली मोठी ती चमच्या नुसतके मोडटा पळता
हा
पाडलं तरी चालतय आंब्याची बर्फी मग तयार होत्या खायला भारी लागत्या सोडा करून बघा नाही नाही सुकवायचं वगैरे काही नाही फॅन खाली ठेवायचं आपण ज्या वेळेस ताटात काढून ठेवतय ना त्यावेळेस फॅन खाली ठेवला अस कि ते होत ते आपोआप घटत अस काय बाहेरच ठेवायचं अस काय नाही त्याला आणि आम्रखंड पण करा आंब्याचच आहे ते पण
हा पण ते कस करायचं तुला येते का
होय येतय की ते पण कस माहतीय काय अ मी कस त्या साइच्या आहे ना त्याच्यामुळे आता कसं आंबा आपल्याला काय फुकटच माळत आम्ही काय विकत आण ॅब मग आपण ते खाण्यापेक्षा काही ना काही तर पदार्थ करून बघायचो तेवढंच जरा मग खाऊते मारते घरातलेच नि तन द्यायचं करून आम्रखंड पण काय सिमप लचय सोडा त्याचा ते आंब्याचा रस असतोय तो काढून घ्यायचा त्याच्यानंतर न दही की नाही दही आपण घ्यायचं आणि कापडात ते घट्ट बांधून ठेवायच म्हणजे ते पाणी पूर्ण काढायचं दही मधलं आणि पूर्ण ते घट्ट बांधून ते एका ह्याच्यावर ठेवायचं ह आणि त्याच्यामध्ये नंतर ना मग ते घट्ट झालेले दही असते. ते काढून घ्यायचें एका भांड्यात. त्याच्यामध्ये पि पिट्टी साखर आपली. हा एक, कापडात बांधून ठेवलं अस की ते निघतेस की पाणी त्याच्यानंतर. थोड्या वेळनें मग ते दही काढून घ्यायचेय का भांड, मध्ये मग मग त्याच्यात पिठीसाखर, घालायची परत ते मिक्स करून घ्याच जात. तर म असं फिरवत राहायचं ते पिट्टीस, मिक्स होऊ, पर्यंत त्यात ते सगळं टाकायचं हो वेलची पूड परत ते केशर असते, ते ते काय आपण दुधात भिजवून ठेवतोय. आणि आपल्या ड्राय फ्रूट्स असतात ते, हे सगळं पण टाकायचं त्याच्यात आणि तो आंब्या रस आपण काढलाय की नाही, तो पण टाकायचा त्याच्यात आणि पूर्ण मिक्स करायचा आपलं ते अस, च की मिक्स करायचं. तेनं ते मिक्स करायचं पूर्ण. त्याच्यानंतर फ्रीज असतोय फ्रीज मध्ये ते थंड व्हायला ठेवायचं. आणि नंतर ना आपण ते खाऊ शकतोय मग पुरी चपाती, त्याच्यासोबत आपण खाऊ शकतोय. असले प्रकार आहेत आंब्याचं, आम्ही आता उन्हा्याच्या सुटीत आपल्याला काय काम असतात.
होय ते पण आहे, आणि आंबे पण असं वायार जाण्यापेक्षा, आपलं बरं आहे. कारण कस एकदा पिकलं की ते परत खराब होत.
खराब होतात, हा त्याच्या मगच फेकून देण्या पेक्षा अस काहीतरी केलं की आपण कस आवडीन खाऊ शकते ना आणि, पोरं पण खातात आवडीने. त्याच्यामुळे असलच काही ना, काहीतरी करायचं परत आमच्या इकड कि नाही कोकणात साठ म्हणून करतात आंब्याचा, पिकलेला आंबा असतात ना, त्याच करतात साठ असा पापड असते ना, त्याच पापडाचं पापड सारखं करतात ते,
म्हणजे ते आंबा पोळी का
हा आंबा पोळी आमच्याकडे त्याला साठ म्हणतात. ते पण आम्ही घरीच करतोय ते पण काय आम्ही बाहेरला आणत नाही. ते खरं पिकलेल्या आंब्याचच करायचं ते पण, बघा सगळं ते काढून घ्यायचं, ते मग कुठलं पण आंबा असध साध्या आंब्यांच जरी केलं असं ना तरी चालतय आंब्याचा साठ, ते गाबा काढून घ्यायचा, त्यातला सगळा. त्याच्यानंतर ते काढई, कडईत टाकायचं त्याच्यात थोडीशी साखर आणि पाणी टाकायचं आणि, ते मिक्स करून घ्यायचं. थोडस घट्ट होऊ पर्यंत आणि ते, त्याच्यानंतरन आपलं प्लेट घ्यायच्या प्लेटला थोडस तेल लावायचं. आणि ते त्यात टाकायचं, थोडं थोडं टाकायचं म्हणजे जास्त जाड पण करायचं नाही. आपलं पापड कसं असते माहतीय ना! मऊ आणि पात हे पातळ असं असतय बघा. त्या टाईपच असं टाकायच त्याच्यावर लेवल लावायची आणि ते उन्हाला ठेवायचं पण सकाळी आपण केलं की उन्हाला ठेवायचं. ते संध्याकाळीच काढायचं हा हा वाळवून ठेवाय लागतय, ते आणि कस आपण ते खाऊ शकतोय हा जास् दिवस टिगल अस मग ते काय एवढं जाड म्हणजे घट्ट पण होत नाहीत. ते मऊच राहतय पण भारी लागतय असं आंबट गोड असं खायला लागतय ते चव लागत्या त्याची पण ते अ काय म्हणतात आपलं हे महिन चार पाच महिने म्हणा जास्त दिवस ते टिगु शकतेय.
होय होय हो ते आपण कसं शिजवून वगैरे घेतोय ना आणि वाळवते पण त्यामुळे ते शिज लव जास्त दिवस टिकणार.
पण एवढंच की पॅक बंद डब्यात ठेवायचं असं जास्त उघड्यावर पण ठेवायचं नाय. आपण काय ते फ्रीज मध्ये पण ठेवू शकतोय सोडा आणि ज्यावेेळेस आता आपल्याला आंब सपल्यानंतर नंतर ना चव इत्याच की खाय चं त्यावेळेस असंच काहीतरी करून ठेवायचं आणि खायचं. आम्ही तर ते करून ठेवतोयच म्हणजे उन्हाळ्यात सुट्ट्या म्हंटल्यावर काय ना कायतरी करायचंच.
ते जरा चटपटी आंबट गो जरा छान लागतय ना?
होय. त्याच्यामुळे ते पण करून ठेवलं तर आपण कसं पावसाळ्यात खाऊ शकतोय तेे आणि खातोयच. त्याच्यानंतर लोनच तेन करत असशीलाच की तुम्ही अंब्याचं का विकत आणतासा?
आम्ही काय लोनचं ते काय करत नाय सोडा एवढा काय वेळ नसतोयच. आणि घरात आपली असली तरच करतात म्हणजे आजी वगैरे असेल तरच लोणच
हा ते कस म्हणजे आजीन ते हेज कसंय की एकेकाचा हातकंडा असतो ना. काही काहीना नाही जमत ते कारण काही काहीच जरी असेल ना तर ते खराब होऊन जाते.
होय. आणि आम्ही एकदा ट्राय केलेलं सोडा ते पण एवढं काही खास झालं नाही. म्हणजे खाऊच वाटलं नाय ते आणि आपली आजी तेन करत्यात त्यांचं बघायचं कधी पण खाऊन म्हणजे करत्यात भारी की, दुकानच कशाला आणायचं आप पण घरात केलेलंच परवडतय असं.
हो.
हम्म आहेत अजून भरपूर काय काय आंब्यांचं गोड आंब्यांचं पण आहे. परत कच्च्या कैरींचं पण आय. काय ते?
कच्च्या आंब्यांचं ते बा चपातीवर खायला हा साख खरआंबा वगैरे ते पण करतात नाही का.
आम्ही काय एवढं केलं नाय सोडा ते पण बघूया आता कधी आता भेटलं तर ट्राय करायचं. सांगेन मी तुम्हाला परत कधी तर होय. होय.
हम् ते ट्राय कर एकदा. आणि मग सांग मला कस लागतय, म्हणजे मी पण मग ट्राय करेन. चालतंय तू सांगितलेला रेसिपी मी ट्राय करते.
हो करा करा चालते चालते.
चालेल हो हो ठेव.
हा चालते बाय.
हा.
हां.